कोणतूम्ही कोणतूम्ही. हॅलो
चमली बोल रही हू आप कोण बोल रे हो
आय हो तुम चिकनी चमेली क्या
येस येस सही पकडे हे
चिकन चमेली किधर स आय व
बे मी बदलापूर स आई ह
बदलापरसे आय है फिर इधर क्या कर रहे है
हॉस्पिटल मे जॉब करती हू ना
हा आप मॉडल होक भी हॉस्पिटल मे जॉब करते ह
स स ऐस किधर लिखा नाही आहे
नाही नाही नाही नाही नाही
हम् ह
और और एक कोणस है ना आपकी उका नाम गहीम
उका नम त मुजे पता नाही हे
हा क्या
उनका नाम क्या ह क मालूम ह नाही है पुूछते होतो मी वेट करो आपका नम क्या ह
प्रशांताबाई किधर गयी श्याम आहे क्या
येस येस येस जी आप क्या करते हो
उमे नी हॉस्पिटल मी काम करयी हु
हां जी और क्या चल रहा ह आपका
कुछ नाही त्या पेशंटच्या फाईलमध्येगेला काय बघा सिधनाळेच्या सिधनळेच्या हा हॅलो बोलो बोलो और खायची
कुछ भी नाही सब बढिया बढिया चल रहा है
हाक्याचीकणछछे आम्हाली
एस हॅलो हॅलो हॅलो
बोलो जी चिकणी चमेली.
बोलो
हा हॅलो
हॅलो
बोलो चिकणी चमेली.
बोल बोल येस येस
हा राय का महि ना आवाज.
हा आ रहा ह बोोलो. फिर क्या कर रे हो आप घर जा र हो क्या?
हा आप नाही आ रे क ह कसा की. सहा वाजता पाठवायचे मी सांगितले की सहा वाजता कुठे भोरे सर यांच्याकडे. मोरे सरांच्याकडे म्हणजे कुठं नेमकं. सुंदरबागेच्या तिथं पोस्ट ऑफिसच्या अपोजिट नाही म्हणजे, नाही इथं वातावर म्हटात सहा वाजता. हॅलो!
जी आपको मराठी भी आती ह.
ह.
मुजे तो बडी अच्छी आप-
हा क्या.
जी आपपका फेवरेट सॉग कधर कोणसा है.
मे फेवरेट सॉग ऐस कुछ नाही आप का क्या है.
एसा कस आहे माही बोल ना मेरा सॉग है.
आप चिकनी चमेली आप का कैसे धडकका ह कैसे आप का हे चे ना, फेवरेट सॉग आपकाका, आप यु शट अप हा यु शट अप अठठ फुट क्यु हस रु इधर. तक मुे दिखाई दे रहा है.
हा म मने भ आपक इधर- कॅमेरा मििटाया हुआ है ना अी हसरा ये है ना. बडी बडी जोरसे.
मी नाही हवस रही आप मुह पे हात लग के हॉस र है ना ह हा.
आवाज नाही आता क स्टार्टअप लू नाही हो रहा क्या आपका.
हा हा
किू.
अब नाही हो रहा त नाही हो रहा क्या बताऊ आपको.
आप मुजे छोड के शेल मे गय तेे ना रुखो अभी मी दे. हो नेक्स्ट टाइम किधर नाही आउगी आपक सा-
ओके ओके ठीक आहे.
हा. काययचयचयच हा. हॅलो!
हां जी बोोलो ना.
और कयची.
कुछ नाही अभी त फिलहल फ्रॉक चालू आहे.
फोप चालू आहे लक कि रुस. परफ्यूम का यूज करो. कोणसा फॉर्म आहे.
आपको क्यू बताव म.
अ मुजे त स्छा आहे
ह
ह जी
आप क खा खाने गयथे क
हा अ भी आय क ना मेे बगल मे बैठे ते
बेटी थी क्या....
हा आप... कवापासून बोलवायला ये की....
मिलकर मुझे बडी खुशी हुंई है क्यू बताऊ....
हो.
मै नाही बताऊंगी आपको फिलहल गिफ्ट दूंगी.
क्या गिफ्ट हा मुे पक्का कल गिफ्ट चे क्या गिफ्ट लकर आयगी मुझे.
हमारे सर जी गाव गय है ना उको वापस लाी ह
नाही गिफ्ट नाही चाहिए मुजे कुछ अच्छा गिफ्ट चाहिए....
वही गिफ्ट मिलेग आपको...
नहीं... अच्छा वाला करूगी मुझे कुछ तो चाहिए कल मुझे चॉकलेट चाहिए...
कोणसा चॉकलेट चाहिए आपको
आपका कोणसा फेवरेट है वो लकर आ जाओ...
ठीके ठीक ह आप मुझे दीड सो देड सो रुपये वाला कीटकॅट ला के दीजे मै तुम्हे... टेन रुपीस वाली किटकट लाके देत...
शी मे से वादा नाही क ती की म आपको गिफ्ट दूंगी आपने व वादा कीया हे... लेकीन मेने काहा...... इतने जोर जोर से क्यू खास रहा है...
आं...
इतने जोर जोर से क्यु खास रहा है.... फोन का स्पीकर फट जायेगा....
फटने दो..
नाही मुझे कल गिफ्ट चाहिए मैंने वादा नही किया था आपने ही बोला था खुद..
मै दूंगी तो आप भी आपको भी देना पडेगा मुझे..
ऐसा किधर राहता है....
जो शट अप.....
यु शट अप फूट..... और क्या?
ह
क्यू हस रहे है..... त्या टाईम हो गया है... आभी थोडा देर मी घर मे जाने के बा सॅन को कॉल करुंगी....
ओके बाय....
बाय गुड नाईट हॅव अ गुड डे.....
हो.....